हा अगं मग माझ्याकडनं नंबरच चुकला या म्हणूनच लागला नव्हता बर का फोन.
कोणता नंबर टाकला होता?
ते सदुसष्ट अडुसष्टच्या जागी सदुसष्ट ग्यायला लागलंय माझ्याकडनं. मग त्याच्यामुळं लागलाच नव्हतं अगं. नाही नाही तसं नाही जात तो. ऍप राहतो त्यांनलाच जातो तो.
हा का?
म्हणूनच तर मी ते नाही का बोलले तुला इशारा दाखवतोय काहीतरी. तेच दाखवत असलं हम्म.
काय डोंगराचं नाव बोलत्यात त्या?
काय म्हणती?
आली होती मी. तेव्हा मम्मीकडं होती ना मी तेव्हा आली होती. लग्नाच्याआधी हम्म खुप पाऊस होता. प्रत्येक वर्षी खूप येते ना. पूर्ण काय बाई तर आधीच्या चित्रात कसं रडून राहत.
पाऊसच राहती हिकडं.
नाही.
हम्म. काय म्हणती?
एरवी नाही फिरत मी.
फेरी
हम्म.
येत आवाज मग. हा मग. आम्ही वनितानानी सोबत आमच्या लहानपणीच्या फेऱ्या आता नाही एवढ्याच.
जायचं आहे ना.
हा.
ते स्कूल काय त्यांनी?
हो एकदम डायरेक्ट लहानपणीपासनं.
अच्छा. होय का? बॉडिंग छान आहे दीदीच वगैरे
काय? हॅलो. यायचं एखाद्या वेळेस. वनिता आली का तिच्यासोबत यायचं खुप छान आहे वातावरण इकडं बघण्यासारखं हाय अंजनेरी किल्ला.
होय ना? मी नाही बघितलेली आहे
हो इकडचं आहे त्रंबककडचं आहे.
ते पण माझय पायाचा म्हणजे सापलेला य तिथं सापले
हा. हा.
ते छान दिसता अस ड्रोन कॅमेरा
हम्म. हे झाल्यावर इकडे थंडी असते तिकडे थंडी नाही वाजत ना?
संद काच प
हॅलो.
तू काय करती भांडी घासते की काय?
नाय नाय बसली
हा ना आवाज येतोय ना.
नाही काही अ हम् ना
हा हा म ळ्यातनं तुला पाय पाय यावं लागत नाही
हम्म बार बार
ह ना
जाऊच नेतात आता कुठ सोडवाय का
हा. हा.
कधी कधी नाही लागत का प
हा ना हम् हम्
तुझ काही चालू बाकी
आमचं काही नाही आता हेच. आवरायचं घरातच स्वयंपाकाचं टेन्शन आता भाजी काय करायच ते टेन्शन.
ह
ह
काय हाय ते आ
ताई का प्रॅक्टिस करते
काय म्हणती
एकटीच करते का स्वयंपाक.
हो आम्ही किती चार माणसं हाय पोरं हाय दोन.
हम् ह
हम्म.
करमायच इतक्याच होतं स्वयंपाकाचं काय.
हम्म ते म्हजी बनवत.
आ? आमच्याकडे आता पाऊस राहतो ना पावसामुळ भाजीपाला. हा भाजी करू काही तरी आता.
लवकर खराब होऊन जातो भाजीपाला वगैरे.
हम्म खराब होऊन जातो ना म्हणजे वेगळं असं. चा रोज बाजार आहे गावातच ना, आम सुनीताचा आमाला त्रंबक शिवाय पर्याय नाही. जवळ आहे, पण मग. नाही नाही गाडी वर आठ किलोमीटर आहे न.
हम्म स्कुटी येती काय?
हम्म
स्कुटी येती
हा मला गाड्या सगळ्या यत्या तिला विचारायचं ना.
एवढं नाही सांगितलं हा.
हा
हम्म हाय आहे का तुमची स्वतःची हे का?
होती खराब झाली ती देऊन टाकली त्याच्यानंतर नाही घेतली पण मला सगळं यत. मोठी गाडी येती छोटी येती टॅक्टर येतो.
हा काय मोठी गाडी पण य
हम्म हा.
आम्हाला पण आलेय क्लास फोर व्हीलरचे.
कुठं?
हे याच्या शासन मारफत राहते.
गावात हे का?
हम्म सगळ्यांनाच हे ते नाशिक ते जिल्ह्यामध्ये.
गावात का तुमच्या?
हम्म आमच्या गावातच. बाळ छोटे हेना.
हम्म म्हणजे तुमच्या तिकड त, तुमच्या तालुक्यात आला असेल ना?
हा तालुक्यात आहे पण मग प्लस जिथं होतं तिथं जायचंय.
हा का? हम्म
हम्म
बर चांगलं आहे घ्यायचं करून. करून घ्यायच असं पण. आपल्याला कोण क्लास लावणार आहे त्यापेक्षा आस असल त लावून घ्यायच.
पारट मार्ट. पैसे जास्त जातात ना.
हा मग दहा दहा हजार घेतात क्लास. फोर व्हीलचे दहा दहा पंधरा पंधरा हजार राहतात.
वनी वनिताला लावायचा तुम्ही ला. काय म्हणती?
त्यांना नाहीये. फक्त आमच्यासाठी होता म ना काय? माहिती असू शकतं.
हं.
हे आपणच पैसे भरायचे. वरून बोलून फक्त चार, पाचशे, रुपये देणार हे चार हजार, पाचशे.
ती आली का बघ परत.
बाकीचे. त्या आत्यांना द्यायचाए. सर्टिफिकेट वगैरे देणारे पण ते.
हा ना किती? महिन्याचं ए.
हुम महिन्याचं नाहीये गं.
आता तीन महिने.
एवढं नाय सांगता येणार.
हा.
त्या आधी किती दिवसाचं आहे किती ते. भजे बोलणार लाभ गेली तीन महिने
हो काय?
हुम.
बघायचं असलं ना तर एक तास पुडा बनवून जाते एक तास शाळेत दोन-तीन तास शाळेत राहते. असली तर घालवायचं.
हुम.
पण शिकून घ्यायचं चांगलं बघ बघ रात आपल्या आपल्या स्वतःच्या पाया पायावर उभा असलेलं स्वतःला येत असताना टेन्शन नाही राहत.
घ्यायचं शिकून आता पाऊस आहे का? आता पाऊस चालूय का? ग. हॅलो. आहे ना आमच्याकडे आहे पण मग थोडा आत्ता झालाय कमी ह हा ना.
तिनं चांगलं मळलय काल
हे करायले हुम, हुम, हुम. मला उचलेल गप ना.
भाकीत केल्याने हॅलो
चालेल मग आता थोड्या आ जर जमलं ना तर थोड्या वेळाने जर आत्ता नाही पण थोड्या वेळाने पण मग थोड्यावेळाने जमलं तर असला तुला वेळ ना. हॅलो. दहा मिनिटं नाही झालेले अजून कट नको करू. पण तुला वेळ असला तर मग बोलू आपण परत. हॅलो थांब चालू राहू दे. थांब बोलं अजून हाय तीस सेकंद झालेत आता.
तेल काढ.
सगळं.
पण सध्या कामं आवरते,
अ.
ते झाल्यावर कॉल करेल हो.
हा मेसेज टाईप केला.
हो चालेल.
हो चाललंय ठेवते मग
आऊ ऊ